काय करते?
काय नाही कामावरती आहे तू काय करते?
काय नाही बसलीये.
ड्युटी
हा जेवले.
दीदी कुठे गेली?
दिदी शाळेत.
हं किती वाजता येणार आहे आता?
अगं ति सहा वाजता येईल क्लास करूनचं.
म्हणजे क्लास किती वाजता असतो?
क्लास सकाळी पण असतो पण संध्याकाळी शाळेत असतो ना पाचच्या नंतर. हम्म, हम्म.
हा पाच नंतर
शाळेत असतो ना
हम्म त्याच्यानंतर घरी येते का मग
हा सव्वासहाला येती घरी
डबा दिला का तिला
हा अ दिला ना
ह् अभ्यास पण खूप वाटलाय र मुलांचा आता
हा ना तू काय करते
काही नाही काम आवरती साठलय काम
हम् ह किती वाजता आली
मी आले सकाळी नऊ वाजता आले
हम्म चिमू कुठं गेली
चिमू गेली शाळेत तिला शाळेत सोडली साडेआठ वाजता नऊ वाजता आली का मग
हम्म
हम
डबा दिला का नाई मग तिला
दिला अगं भाज्या पण काही हे करू काही नाही असव ते भाज्यांचं पण लय अवघड झालयं बटाटा होता दिला करून मग बटाटा दिला ना
काय म्हणते अजून
काय नाही
हम्म
तू नाही गेली कामावरती
नाही आता सुट्टी आहे ना त्याच्यामुळे
त्यागता
अजून एक महिना आहे
एक महिना सुट्टी रे
हा दोन महिने होते
हम
दोन महिने सुटते होते आता ऑगस्ट मध्ये ये ना
मजा म तुमची तर मला उशीरा सुट्ट्या लागल्या ना
हा उशिरा लागल्या सुट्ट्या
हम ह दीदी करते का ग अभ्यास
हा करतेय आता ब
वेळच मिळत नसल स्वतःला शाळा क्लास नंतर अभ्यास
हा ना आता क्लासन ते ना आता सकाळी जाते पर साडेआठ ला तर य तेच परत सहा साडे सहा ला घरी
आखा दिवस
अख्खा दिवस जातोय
आईचा काही फोन वगैरे
नव्हतं आला मी पण नाही केला काय कारण म्हणलं होत पण राहिला विसर हम्
वारीला जायचे झाले का नाही तयारी विचारायचं होतं फोन करून
हम करल आता काल तर आली वाटते इकडं ना हडपसर वरून
हो, केला होता मी कालच फोन
हा हा.
मग इकडच होते हाडपसरला गेले वाटत काल घरी म्हटले त्याला पण बरं नव्हतं ना
हा हा.
म्हणून गेली.
हम्म कालच केल तर मी वहिनींना फोन म्हणले आजच आल्या ताई म्हणून तर करण संध्याकाळी नाही म्हनतो फोन
काल म्हणत होते आई संतु भाऊ ला बरं नाही वाटत चक्कर आ.
हा.
हम्म हम्म, म्हटलं दवाखण्यात घेऊन गेलती का नाही
हम्म. झालंय बोलन म्हणले गुरुवारी नाहीतर शुक्रवारी आणायचं दवाखान्यात वाटतं
तिकडच आणायचंय का परत?
हा इकडेच आनायचय
मग त्या गोळ्या दिल्या होता त्याच्याने त्याला फरक नाही पडतय का मग?
तर काय ती वहिनींना विचारलं मी तर वाहिनी मला म्हणल्या फरक पडतो. पन असं लय वेळ म्हणजे नाही का अस लगेच एक तास भर नीट असले की परत लगेच दुखाय सुरुवात होते परत तासभर नीट की परत दुखाय सुरू होते
हम म्हनजे त्रास होतोयच
हा होतोय आता ते केलता म्हण त्याला पण फोन म्हनली बघू आता आज वट पौर्णिमेमुळे मग जमणार नाही म्हणली, मंगळवार बुधवार हे असत त्यांचं बाजार. म्हणली बघू गुरुवारी नाही तर शुक्रवारी मंग जाऊ असे म्हणते.
ममता गेली असेल वट पौर्णिमेला
नाही गेली
घरीच होती का?
हा, घरीच होती.
हम्म हम्म. तुला महिनाभर सुट्ट्यात ठेव की मंग तू पण घरी
हम्म येते आता बघूया दिदीच्या क्लास नुसार आहे ना अह त्याचा क्लास अन शाळ अन हे सुरूच आहे ना
हा, मग तू आल्यावरती ती एकटीच राहील तिथं मग शाळ म्हटलाच नाही बाकी तिला जायचं अडीच वाजता घ्यायला जायचंय
अडीचला. किती ते किती शाळा आहे तिची?
ते अडीच.
साडे आठ ते आडीच ला
हो.
करते का अभ्यास?
करते मनावर आल्यावरती. काल म्हंटलं अभ्यास कर तर खेळतच बसली अभ्यास करायला घेतला ला रागवली तीला घेतला अभ्यासाला आणि काही स्वतः तिची नाव लिहिलं दहा वेळा नाव लिहिलं एकदाच नाव लिहिलं म्हटलं हात दुखतोय माझ झा मी म्हटलं राहू दे ठेवून दे नको करू. तिने म सगळं उचललं ठेवूनच दिलं
बघा आता.
आणि मग नंतर खेळत बसली काहीतरी
हम्म.
भांडे कुंडे खेळत बसली तवा नाय तिचा हात दुखला
हम्म. तूच घ्यायचा बसून तासभर तरी अभ्यास जरा तिचा तिला तरी काय कळतं खेळायचंच वय त्यांचं
मला पण ते काम होत ग काल मला पण भरपूर काम होताना अभ्यास नव्हता त्यांना फक्त नावं लिहायची होती स्वतःचच नाही का भाव नाव लिहायचं होत पण त्याला पण म्हणली तूच घे आता मला बाकीची काम होती मग जा का कामातच दिवस गेला मग चार वाजता मसाले भात केला मग खाल्ला म चार वाजले जेवण करायला
हा का सुट्टी असेल नाही का तुला रविवारची
हा कामातच दिवस जातो ना दळण करायचं ह
हा सुट्टीचा दिवस असला की अक्खा कामातच जातो आपल्यालाच वेळ राहत नाही बाकी काय म्हणते अजून
बाकी काय नाही तुझं काय बरं चालतंय का
हां बरं
कामाआवरली
काम आवरली आहे ग एक दोन ब्लाउज द्यायचेत मला शिवून म्हणल का आपण तरी ठेव बघू संध्याकाळी शेवता येईल अस सो मर्म गुरुवार असले किर करावा लागतो आज त्यांचा उपास असो
हा हा
बस बरं काय खात नाहीत त्या
आत्या बर आहेत का ग
हा बर आहेत बर आहेत
दिदीचा पाय राहिला का दुखायचा पाय दुखत होता म्हंटले
तर राहिलाय तर खरं आता काय माहिती त्यांनी हे दिले हो ते गोळ्या दिले ते आठ दिवसाच्या आता त्या मग फोन केलता ना तुला त्या दिवशी मी नाही का परवा दिवशी हा शनिवारी नल दवाखान्यात तिला हम तर तिकड मग ते एक जनानीं पता दिला होता हाडांचा डॉक्टर येतो म्हणलं ती दाखवून घेत पाहाचे ते मागची शिरा असते ना आपली
हो हो
पण चालतो म्हणून ते तिथे गादी असते म्हण त्या शिरपशी तर त्या त्या गादीला सूजा आली आता आठ दिवसाच्या गोळ्या पण नाही नाही तो म्हणला तशी काही गरज नाहीय कारण म्हणजे गरज नाही मला एक्सरेची आठ दिवसाची गोळ्या दिल्या म्हण गोळ्या पण लय पावरच्या नाही दिल्या तिच वय कमी आहे ना आता एक क्रीमन गोळ्या दिल्या ते बघ ता आठ दिवसात काय म्हणजे आता लावती क्रीम लावती गोळ्या खाती अर चाललेय तर खरं बघ राहिलं आठ दिवसात तर मग कशाला परत जायचं पण नाहीच राहिलं तर परत दाखवावं लागत ना एकदा तस तो काही नाही म्हणला पण म्हणलं नाही तो म्हणला या आठ दिवसाच्या गोळ्यात राहून जाईन
हा ह नाही गोळ्यांचा कोरच नाही ना तो पूर्ण कर म्हणजे मग नंतर नाहीच राहिलं की मग आता दाखवून घे त्यांना
तिचं काय असं म्हणजे रेग्युलर दुखतच नाहीय ते त्या त्या दिवशी शुक्रवारी पीटी तास तास झाला वाटता गुरुवारी का शुक्रवारी
मग ते धावपळ झाली खेळण्यात
हा नाही नाही म्हणजे असं चालण्यात जास्त आलं का नाही चालण्यात आलं आणि खेळलं की मग जास्त दुखतय ते आता त्या दिवशी दोन दिवस तिला म्हणजे चालु हाय ट्रिटमेंट. आता डॉक्टरकडें जायचं पण हे नव्हतं. पैशाची सगळी तानातान चा - - ली होती पण म्हणला आताच हालगरजीपणा केला तर अजून पुढं नाही का
हो नाही थोड्यातल्या थोड्यात घ्यायच. बघून नंतर जास्त झाले तरी कुठं आपल्याकडे पैसे तेव्हा नाही का त्रास पण जास्त होणार प पैसे बी जाणार मग ते थोड - - थोडंत बघितलेलं बरं.
हा त्यामुळचं म्हणलं. आताच बघू आता आठ दिवसांनी आठ दिवसात काय फरक पडतोय काय नाही ते.
हा, हा.
झालीय ती ज पायामुंळ झालीय का काय दुखत दुसरं ते पण सांगत नाही. आणि काय नाही चालण जास्त व्हाय लागलयं आता ते बायपास क्लास ए.
हो. अग पूर्ण वेळ सकाळी जाते ती संध्याकाळीच येते पूर्ण वेळ म्हणजे ते ह्याच्या तचं राहतो ना ग. शाळेत पण हे धावपळ अस - - ते हिकडं जा. तिकड जा. असं होतं ना प्रार्थनेला उभं राहायचं.
आता तो डॉक्टर तर म्हणला अ जास्तीत जास्त - - आराम करता येय तितकां आराम करा. आराम करायला घरी आहे का?
हो.
आता काल तर काल ड्रायव्हर होता. काल तर काल पण क्लास होता. काल गेली अकराला तर दोन ला आली घरी.
हा, हा.
सज सुट्टी पण नाही ना की जेणेकरून आराम करता येय न.
हो.
हम्म. त्यामुळेग आता बघू आठ दिवसात काय फरक पडतोय काय नाही ते.
बरं चालेल. बाकीची काम आवरली का?
हा. आवरली काम.
हम्म. चालेलं ठेवु का म?
हो, हो. चालल चालल. हा ठेक.